गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग.
झाला का ब्रेकफास्ट?
हो झाला. तुमचा झाला का?
हो माझा पण झाला.
आज पाऊस आहे?
हो आज पाऊस सुरूच आहे बंदच नाहीये. म्हणजे खूप मोठा नाहीये पण रिमझिम सुरूच आहे.
वारा आहे की फक्त पाऊसच आहे.
वारा नाही, वारा काल संध्याकाळी होता. हवेनी आमच्या इथलं झाडं पण पडलीत काल. नारळाच्या झावळ्या ते शेवग्यांचे झाडं वगैरे आहेत ना
हम हं हं. तिकडेच. पण पाऊस जोरात चालू आहे ना आज हवा पण जोरात आहे.
मग स्कूल ला सुट्टी का तुमच्याकडे?
नाही नाही स्कूल ला सुट्टी वगैरे काही नाही गेलेत मुलं स्कूलला. पण पाऊस वारा असल्यामुळे असं वाटतंय कि ते वरती पत्रे आहेत ना मोठे मोठे घरांमध्ये वर
हम्म हम्म.
ते उडून जातात की काय एवढ्या जोरात हवा आहे.
आ.. आमच्याकडे हवा नाहीये अजिबात. असा रिमझिम, रिमझिम म्हणजे सुरूच आहे सकाळपासून बंद असा नाही पाऊस अजिबात.
आमच्याकडे पण सेम तसंच आहे पण हवा पण जास्त आहे. अ मी अ तुम्हाला काय विचारते? कि अ तिथे जरा मठाबद्दल सांगाना मला. खोपोलीतल्या.
मठामध्ये यायचंय का तुम्हाला?
हा मला यायचंय, अ ट्रेनने येणार आहे म्हणजे आम्ही.
हां. ठीक आहे, ट्रेननी आलात की खोपोली स्टेशनला उतरावं लागेल. तुम्हाला खोफेली लास्ट स्टेशन आहे.
हां.
तिथून रिक्षा जाऊ शकता किंवा चालत गेलात तर म्हणजे तुम्हाला चालत जायला आवडत असेल तर एक दहा, पंधरा मिनटं लागतात. आणि जर नाही तर रिक्षा आहेत मग रिक्षाने जाऊ शकता रिक्षा स्टँड लगेचच आहे स्टेशनला उतरल्या नंतर.
ओके.
ह..
आणि आतमध्ये मग गेल्यानंतर छान तिथं समाधी घेतलेलं तेच पहिलं लागतं‌ गगनगिरी महाराजांनी. त्याच्या आत गेले की त्यांच्या पादुका आहेत त्यांची मूर्ती आहे ती त्या गाभाऱ्यात तर एवढं शांत, एवढं शांत वाटतं ना काही आजूबाजूचा आवाज येत नाही आई हा.. आणि बाजूनेच अगदी त्याच्या नदी वाहतीये आणि ते पाणी असं वाहताना दिसतं ना ते खूप छान.
म्हणजे त्या मंदिरातूनच मंदिरातच नदी आहे का?
एकच तो हां काय बोलला आवाज नाही आला?
मंदिरामध्येच नदी आहे का?
मंदिराच्या बरोबर बाजूला. बरोबर साईट ने अशी वाहते म्हणजे मंद कस हाय माहिती आहे का समाधीच्या आणि अ थोडस मंदिर म्हणजे त्या साईडला पण एक मंदिर महादेवाची पिंड अ हे आहेत आपले कोण श्रीराम, सीता
हां..
हा लक्ष्मण ते अशी छोटी, छोटी मंदिर आहेत आणि ते एक साईटला आहे. आणि हे महाराजांचे हे आणि बरोबर त्याच्यामधून अशी नदी वाहते.
ओके.
हा आणि तिथं गेल्यानंतर एकदम चालत गेल्यानंतर अ -एक गुफा आहे म्हणजे अशी. त्यांची ध्यान गुफा पण आहे. म्हणजे ध्यान गुफा आहे तिथं ते ध्यानाला बसायचे ना.
हां हां हां हां. ते ध्यान गुफा आहे ते अ -एका साईडला आहे नां डोंगरामध्ये.
डोंगराच्या साईडला आहे चालत जाऊ शकता म्हणजे जवळच आहे.
हा हा.
हा जाऊ चकता चालत म्हणजे चालतच जाण्याला त्याला हे हाय. असं काय तिथं नाहीये म्हणजे.
म्हणजे तिथं असं काहीच नाय की तिकडे म्हणजे गुफेत जायं असेल तर चातत
चालत जावं लागत हा चालतच जावं लागते.
हम् हम्.
हा. पण सुंदर आहे तिथे गुफेमध्ये पण गेल्यानंतर असं थोडंस कुठून त पाणी असं पडतं.
हम् हम् हम्.
बघायला मस्त आहे तिथे मेन शांन त परिसरये एकदम तो. आणि डोंगरातून तिथंच बाजूलाच लगेल डोंगरये आत्ता ह्या दिवसात तर पावसाळ्यात खूप छान सीन असतो तिथ म्हणजे धबधबे वाहताना दिस तात म्हणजे डोंगरातून असे आणि एकदम शांत वातावरण.
हम् हम् हम् हम्.
हम्म.
ओके. तेच आमचा प्लॅन चाललेला यायचा म म्हटलं एकदा तुम्हाला कन्फर्म करावं. य ट्रेननी आता ट्रेननीच येणार ना गाडीवरती एवढ्या लांब यायला खूप वेळ लागणार.
हा ट्रेननी ट्रेन एकदम प - म्हणजे व्यवस्थित ट्रेनचा प्रवास इकडे यायचं तर.
आपण ते कसं पावसाळयात कधी कधी म आता सं डेला मेगा ब्लॉक किंवा बंद पाणी कुठे पट्टीवरती साठलं वगैरे असं पण प्रॉब्लेम होय म्हणत
संडेला होऊ शकता असं संडेला बऱ्याच वेळा मेघा ब्लॉक असतो. म्हणजे आता ती जास्त करून कर्जतपासून तिकडे मेगाब्लॉक असतो कर्जत ते खोपोली नसतो.
हा नाय पण ऍक्च्युली एकच हाय ना ही ट्रेन खूप. बोली दुस-दुसरं ऑप्शन नाय ना तिकडे यायला.
हो हो. तेवढेय एकच.
हम् हम् नाय बघू की प्लॅन झाला तर आम्ही येऊ. सांगेन तुम्हाला तसं मग आपण कधी भेटलो नाय आपण मी तुम्हाला कॉल पर करेल तुम्हाला जर मी आली तर.
हो हो वेळ असेल तर मी पण शंभर टक्के येईन. बट तिथे एक विरेश्वर मंदिर म्हणून आहे ना आमच्या इथे.
हमं.
तिथं, पूर्ण चांदीची पिंड बसवलेली. आकरा किलोची, आकरा किलोची चांदीची पिंड हो ती. ती चोरीला गेली.
हां.
हां. ते मठाच्या तिथेच आहे ते मंदिर. आता ते बंदच ठेवलंय.
म ती सापडलीच नाहीत का लोक?
नाय नाय नाय लोक नाही सापडलीत.
कुठे ये ते जवळच हाय का? मठापासून म्हणजे ते बघायचं.
आता आणि हा एक मिनिट. अ जातानी बैला म मठाच्या इकडे जातानी आधी ते मंदिरच लागतं.
हा.
आणि मग मठ हाय.
काय?
हां. पण आत्ता ते बंद हाय सध्या मंदिर, आता ह्यास मंडेला बरेच लोक जातात ना अशी ती. तीकडे.
हा.
आमच्या इथली पण जातात ना, तर ते अ सांगत होते. ते बंद ठेवलंय मंदिर. पूर्ण ते काढून नेलं.
हा ते चोरीला गेले म्हणून मंदिर बंद ठेवलय का?
बंद ठेवलंय हो.
हा हा हा हा.
खूप नुकसान म्हणजे तिकडच्या लोकांनी एवढं ते बनवलेलं.
आत्ताची रिसेंटलीची ही गोष्ट आहे का?
हा एक आत्ता अ किती तारखेला? आज किती बावीस हय ना?
हां.
मला वाटते काय ते, सतरा तारखेला झालीय चोरी स सतरा का अठराला
हां आ.
हां.
म ते मंदिर ओपनच असायचं का?
नाय बंद असायचं, ते तोडून ग्रिलचा दरवाजा
न रात्री ही केलं असेल ना? रात्रीची कशाला लोकं
रात्रीचीच.
आणि आता चांदी पण एवढी महाग झाली म्हणल्यावर, अकरा किलो चांदी म्हणजे
किलो म्हणजे जवळजवळ बारा लाखच हे झालय.
हू हू हू.
चोरी झाली.
सापडणार, पण ते आता देवाचं हे म्हणल्यानंतर ते लोक सापडणारच.
काय माहिती आता?
आणि कोणतरी असं लोकांना ज्या माहिती असेल तिथली, तिथलीच
केलेलं असं अस चाललया. हम्म की सगळे तेच बोलतात हे माहिती असणाऱ्याच लोकांनी केला असणार आहे.
तेच ना. ती आता ती पिंड काढून नेले आणि काढून नेऊन तर ती काय करणार कुठेतरी हेच करणार तेव्हा माहिती पडणारच ना.
हो आता ते काय होतंय काय माहिती पण तपास तर चालू आहे. हम्म.
बाकी आज वेणजडे नॉनव्हेज वगैरे काय खातात की नाही तुम्ही?
हो हो खातो ना पण सध्या अजून काही नाही आणलं. आता मुलाला सोडायचं मी नंतर बघू. काम आहे थोडं बाहेर पण जायचं आहे. बाहेर जाऊन येणार.
हम्म, हम्म.
आणि मग बघु येतानी आणलं तर मग.
होय.
हम्म.
हम्म तुमच्याकडे मच्छी वगैरे ह भेटते का?
हा हा भेटते ना भेटते. पण आता सध्या आता आम्ही आणत नाहीये कारण ती काय एवढी खाण्यासारखी नसते एवढी चवच लागत नाहीना. ते साठवणीचे असतेना.
रक्षाबंधन पर्यंत नाही ती मच्छ चांगली लागत. रक्षाबंधन नंतर ज्यावेळी बोटी हे करतात तेव्हा नवीन मच्छेयेतात नारळ टाकत टाकले जातात बोलतात ना ते कोळी लोक पूजा करतात समुद्राची.
ते नारळी पौर्णिमा ना हम्म हा.
मग त्याच्यानंतरच ती मच्छी नवीन आपल्याला चालू होते. तोपर्यंत हि जी त्यांनी ही केलेली मच्छी असते. तिथेच असते बर्फामध्ये ठेवलेली.
हा ना म्हणूनच ते नाही आणत म आता आम्ही बंदच केली आहे. एक महिना झाला आणली नाही भाजी चिकन फारसं आवडत नाही आमच्या घरी आम्ही मटणच खातो.
हम्म. आमच्याकडे इकडे मटन चांगलं नाही भेटत त्यामुळे आम्हाला ऑप्शन नाही मच्छी किंवा चिकन असल.
आमच्याकडे भेटत चांगलं भेटतं.
हा हा हा नाही आमच्याकडे तसं ना हेच नाही आहे ऑप्शनच नाही आहे दुसरा कोणता.
हम्म.
त्याच्यामुळ मग हेच करावं लागत आणावंच लागतं. चिकन.
तेवढं होतं तसं जर नसेल भेटत तर काही ठिकाणी नाही भेटत चांगलं.
हम्म.
ठीक आहे बाकी काय?
बाकी काय नाही बघा माझं पण आज नॉनव्हेजचा वर नॉनव्हेज बनवून झालं. मिस्टरांना टिफिन ला आमच्याकडे पण तेच देतात.
हम्म हम्म हम्म!
मिस्टरांना तेज देतात. टिफिनला दिला भाकरी, चिकन, राईस वगैरे. मुलाला ऑमलेट चपाती स्कूलमध्ये त्याच्या ॲक्चुली अलाऊड नाही आहे, आमच्याकडे पण अलाऊड नाहीये. पण आपण फ्रँकीचा रोल वगैरे कसा बनवतो?
हम्म!
तसा मी बनवते आणि देते मग पटकन रोज रोज भाजी खाऊन खाऊन पण तो कंट ला येतो मग दिला ऑमलेट असा‌.
बट नाही द्यायचं.
हा नाही द्यायचं पण मग कधी कधी कसं होतं की त्याला मग काय द्यायची भाजी. गुरुवारी तर त्याचं ठरलेलं असतं फिक्स साबुदाणा खिचडी माझा उपवास असतो. पण ते त्याला खायचं असतं.
आणि मुलांना आवडते ना खिचडी हा प्रकार मुलांना खूप आवडतो.
खिचडी हा प्रकार मुलांना खूप आवडतो त्याच्यामुळे मग दर गुरुवारी त्याच्या टिफिनला ठरलेला टिफिन आहे किचडी. आज ब्रेकफास्ट ला काय बनवलं?
आज पोहे.
हम हम पोहे बनवलं ‌.
हां.
हम्म!
खायला कोण जास्त नसते ना, मुलगी आणि मीच खाणार. मग काय नाही जास्त हे असं काय बनवत बसत साधे साधा साधाच असतो ब्रेकफास्ट. हम्म!
हा!
तुम्ही काय बनवलं?
मी पण नाही आज काय बनवलं इडलीला